अगं पहिला कॉल उचललाच नाही तू हा बोल.
येते का आवाज.
हो हो आवरडला तुझ.
चालू ना.
हो का.
हम्म.
मुलं गेले शाळेत.
हा गेली.
हो का.
हम्म तुमचे.
गेले ना सकाळी सकाळी गे पाहिजे त्याजते.
ह त्यांचं शाळेत जायचं एक ते पावसाने लावून धरलं.
तेच आहे ना कपडे वाळत नाही.
हम्म.
पाजे ते चालू आहे आता.
हे आठ दिवसा बसून चालू जवळपास.
हम्म.
हम्.
काचालेली मघ आण की.
बस कस नाही.
पंढरपूरवाले बरे आहे का.
हाव.
हाव का.
हम्म.
मग कपडे झाले का.
नाही कपडे धुवायचे अजून कपडे बाकी आहेत पाउस चालू आहे.
होना माझे पण कपडे बाकी आहे म्हणंत. कॉल करून घ्यावा उघडल्यावर मग पटकन धुता येथे.
हा.
शाळा कशा चालू आहे मुलांच्या.
चांगलं चाल आहे शंभू कूठ टाकले तु् आता हे.
मग झालच ये.
हा का मला वाटलं त्याची पण बदल.
नाही नाही बदलली चांगली ये शाळा आजून दोन चार वर्ष.
हा कारण की अजून जोपर्यंत होते तोपर्यंत तरी काय.
हो नही शाळा पण थोडा बदल झाला ना आता सुधारली ना सगळंच. शाळा सुधारल्या आता. भरपूर बदल झाले शाळांमध्ये.
हा. हे कॉलिंग चे किती तास हे जण.
सहा दहा मिनटं सांगितलेले.
नाही म्हणजे किती पूर्ण तीस कॉल करायचे ये.
हा तीस.
बापरे तुमचे किती झाले..
माझे आले आता होत.
माझे तर सगळे झिरो कॉलिंग मध्येच पडले.
नाही ना मग झीरोचे तुला पैसे नाही येणार. झिरो जाऊ द्यायच नाही ना नेटवर्क असल्यावरच कॉल करायचा.
ते लेट येतं ना तर म्हणजे समोरचं उचलत नाही समोरच्याला वाटतं कॉल येतच नाही ते मला थोडंस ऑनलाईन राहत न लगेच चाललं जातं.
तसं नाही होऊ लागलं ते न आता हे पाऊस चालू ये ना त्याच्यामुळे नेटवर्क नाही धरतंय ते.
हां.
तसच मग ते काल हिन तसच केलं, कॉल केले मला पण मग ते मला माझ्यापर्यंत आ पोहोचलेच नाही ते कॉल आणि मी उचलू पर्यंत ते टाइम ओव्हर झाला मग.
बकऱ्या आल्या.
टाइम ओव्हर झाला होता मग कट झाले असे दोन चार कॉल फेल गेले काल.
कोणाचे?
कोमलचे.
ति तर म्हणे झाले माझे कोमल ताई.
हां झाले तिचेे.
मी किलता तर झाले म्हणे माझे.
नाही झाले तिचे आता काल कालच कमप्लीट करून घेतले तिने माझ्याकडून.
हा का.
हम्म. पावसामुळ पण रेंज नाहीना.
नेटवर्क चा प्रोब्लमय.
हां.
हम्म.
त्याला मोबाईल पण जवळच धराव लागतो थोडा पण दूर गेला का मोबाईल आवाज येत नाही. ब्लूटूथ बी लावल्यावर आवाज येत नाही त्याच्या जवळच बसाव लागत.
हां.
तेच ना ते दहा मिनट पण लवकर होत नाही कामाच असं गरबड असतीया आपल्या माग हो न. काय मग आणखी?
बास काहीच नाय.
कायच नाय.
अह तुमच सांगा काय चाललय?
हो ना, कपडे धुवायचे ते काम आवरलेलं नसल का आपल्याला पण चांगलं नाही वाटत.
चांगल नाही वाटत त्या फोन वर बी बोलाव वाटत नाही.
नाही ना जोर जीव नाही लागत ना पण माझ कसय मला सकाळी सकाळी च मोबाईल असतो ते ऑफि फिस ला जाते मग मोबाईल नाही भेटत मला.
माझ बी चाल माझ पण चालू नव्हतं जोपर्यंत कल्याणी समजा तीन घरातलं काम जातं ना तोपर्यंतच माझ्या कड मग तिला पण मी तिच्या फोन मध्ये माझं आ- डी ओपन केलेली कारण की माझ्या फोनमध्ये पण चालू नाहीये ना.
हा मग तेच होऊ लागलं की फोर जी मोबाईलला चालतच नाही.
माझं तर कसंच नाही चालतंय लय की म्हणजे टास्क सुद्धा येत नाही, उगच मी तिच्या फोन मध्ये आयडी खोलली म्हणून मी मोबाईल घेतला. तास आले नाही तर मला मोबाईल चे तास पण नव्हते.
काय कर तू अपडेट करून रिफ्रेश करत राह.
अपडेट करून-करून थकले मी. अक्षरशः पूर एम बी त्याच्यात, त्याच्यात चालल्या जाऊ राहिली.
अपडेट कर, रिफ्रेश कर, अपडेट कर, रिफ्रेश कर, इंस्टॉल कर, अनइंस्टॉल कर. थकून गेले मी पण. पण येईन ते कसं आहे ना सोमवारपर्यंत सगळ्यांना टास्क येईल कारण की तिथं तपासणी चालू आहे त्याच्यावर दाखवता बघ कार्य तपासत आहे. ‌
तर मग, आजचे दिवसच ऐकलं मी तर.
हा मी पण आजच ऐकल आज जेऊन मग कम्प्लीट करून आज काय पाऊस आहे.
होईल का पण माझे बी अं?
होईलन. किती तुझे?
माझे काय दहा झालेले?
अजून होईना चार-चार कॉल कर एक-एक जणीला.
तर तुम्हाला होईल चार अन आणखी बघते मी.
चालत ना दुसऱ्यांना कर म.
हा, तुम्हाला करते चार-पाच आणि मग बाकीचे दुसऱ्याला करते.
हा चालेल, ठेवते मी लगेच कॉल करते तुला.
हा.
दोन मिनिटात. असंच मिनिट झाली.